हॅलो
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण
झालं नाष्टता
हो कांले पोहे केले मी आता चहा पिली जरा तुम्ही काय कर तुम्ही काय करणार आता हा घरीच आहे जरा मी आता काय करते आमच्या गावात आहे ना आले साईड ना ते एक बचत गटाकडून हे आलंय ना ज्वेलरी शिकायचं ते करते ना माता हा ते जरा करते
हा मग कस आहे ज्वेलर हो बरोबर आहे मग ज्वेलरीचं कसं आहे म्हणजे असं काम
छान हो मस्त शिकवताातना आणि्ही स्वस्त आहे आणि इझी पण आहे भरपूर
हां ना
हो
हां हां हां मग शिकवायला आहे काय तिकडे कोण
हो ते मॅडम आहे ते आधी बघ वरूनच तिथे गावात हा आणिी शिकवते जेवण असतो सकाळ चहा दकीत असतो उपारच जवण असतो पर संध्याकाळची चहा भिकते हो
खूप बायका असतील ना मग असं फ्री आहे काय
स््री आहे पस्तीस जणांचा ग्रुप आहे
हां हां हां मग लेड बाईक एकाच आहेत म्हणजे असे लग्न झालेले की पोरी पण आहेत
मुली पण आहेत ना विना लग्नाच्या
हा बरोबर बरोबर हां मग तुम्ही नाही आत्ताच झालं आहे का कामचं हे ज्वेलरीचं क्लास
नाही आजचा तिसरा दिवस आहे ह आणि आम काय काय सात दिवस आहे फक्त
सहा दिवस हा
हो हो
आता मग चांगले शिकाल तर ऑर्डर घ्याल ना ज्वेलरीचे
तेच हो आणि आता बहिणीचं लग्न प होणार आहे ना हा मग ते स्वतः बनवू आणि हे कर
हां हां, बरोबर बरोबर मग एक ज्वेलरी बनवायला साधारण म्हणजे असं किती वेळ लागतो?
वेळ लागतो कारण, ती तार खूप छोटी असते ना.
हा हा हा हा. हा, मग असं त्याच्यामध्ये टाकता की म्हणजे, तारेमध्ये टाकता की असं गमने चिटकवता?
नाही तारे मध्ये टाकुन, गमबीमचा इथे उपयोग नाहीय. कारण काल नथ वैगरे सगळं शिकलो ना व्यवस्थित. छान, तर त्या दिवशी पहिल्याच दिवशी बांगड्या शिकलो, चोकर शिकलो. हा असं वाटतंय म्हणजे हार्ड आहे ते तार एकामेकाला असं हे करून छान वाटतं
हा मग आज कोणती ज्वेलरी बनव बनवता?
आता सकाळी आताच मॅडमने कालचीच नथ परत आज शिकवली, बायका जरा आल्या नव्हत्या ना. त्या बायकांनी परत मॅडमनी शिकवली, आणि मग आता परत आता मंगळसूत्र बनवायचे आहेत आज.
हा हा हा हा. मग आता एका दिवसात म्हणजे साधारण असे किती ज्वेलरी बनवता तुम्ही?
काय आता ते प्रकार तीन चार होतातच ते.
हा हा हा हा बरोब म असं फेस्टिवलसाठी वगैरे वेगळे डिझाईन बनव बनवत असतील ना?
हो, हो ना. आणि वेगवेगळे प्रकार, नथमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे फूल असतात.
हा हा, आणि बा हे ब्रायडल ज्वेलरी पण बनवता?
ते आता मॅडम बोलल्यात घेऊया पण नेकलेस वगैरे सगळं, हा आता बघूया मॅडम काय काय घेत सारख पडून आहे ना, आता बघू तेही काय आहे.
हा मग असं म्हणजे, सगळ्या हा सगळ्या बायका आल्या की कसं म्हणजे होऊन जातं ना असं, नाहीतर मग एकावर थांबायला लागतं असं.
हम्म.
सगळया आल्या पाहिजे त्यासाठी.
सगळ्या आल्या पाहिजे, हो.
हा, तेच तर. मग आज जेवणाची रेसिपी काय?
आज आहे भाजी आहे पापड आणि लोणचा.
लोणचं, हा बरोबर आज उपवास ना
आज उपवास ना गुरुवार तर.
गुरूवार
हम्म, आणि आईकडे केलंय मेथीची भाजी, डाळ. भात, जरा घरून पण डब्बा आणतो थोडास आपल्याला जरा गाव च्या भाज्या, हा जेवायला. मग तुमच झालं जेवण?
हो, चाय झाला आता, आता बसले. नाही आज काय भाकरी आणि शेव ते शेकटाच्या पायाची भाजी खाली.
हो काय?
हां.
काय म्हणता? बाकी मस्त, मग कुठे तर फिराय विरायला जाता की नाही?
जातो आता पाऊस येतोय ना कधी पण काय भरोसा नाही, पावसाचा, कधी पण कधी पण ऊन पडतोय कधी पण पाऊस पडतोय,
हो हो तेच ना आजपासून जरा लाग,
हा हो आ हा तेच तर, हां मग आता हां
आहे पाऊस.
हा हा हा
हम्म
हा तेच तर मग तुम्ही असं आरीवर्कच वगैरे करता ना?
झाड्या पावड
रोज शिवता?
का तुम्हाला
येतात थोडे थोडे येतात नेमचे कस्टमर आहेत ज्यांचे परफेक्ट बसतात ना. ते येतात हा.
हा आधी वर्क करताना किंवा ज्वेलरी करताना असं सुरुवातीला कोणतेड हो म्हणजे अस आ कला
वाटलेलं मी स्वतः म्हणजे तो सावीट लागतोयला. आठ हजार रुपये भरून तर मग मला हो पाच हजार रुये तर मला असं वाटत. मला येईल की नाही सुई म्हणजे मला करता येईल की नाही. पण ती शिकवणारी खूप छान होती ती नाही येणार नाही शिकवते म येणार. तिने मला म्हणजे महिन्याचा क्लास तिने पंधरा दिवसां कोव्हर केला हो.
हां मग नंतर प्रॅक्टिस केलीत महिन्याचा क्लास म्हणजे पंधरा दिवसात.
पंधरा दिवसात एक ब्लाऊज मी आम्ही आजवर पासाच घे नी केला एक ब्लाऊज तिच्याकडे नंतर मग ती आम्हाला फोटो सग मोरबर सगळ तिने म्हणजे प्रिंट करून दि अजून पर्यंत आहे ती ग, त असं अस कर मी सगळ्या प्रकारच को
हां हां नाही सुरुवातीला मग ब्लाऊजवररच करता की असं कापड वगैरे दुसरं काय?
ब्लाऊज वर कुठला सारी वरठला असं वाटत आपल्याचा ब्लाऊज हो पहिल्या पिसावरच साडीचा पीस किंवा आपण ब्लाऊज पीस बाहेरच घेऊन कॉटन मध्ये त्याच्यावरच आरिवर्क आणि मग तो शिवायला लागतो असा आहेेत ह्
मग अजून काय करायची इच्छा आहे तुमची? ज अस
माझा मेन म्हणजे पार्लर मला आवडतो. मेकअप करायला भरपूर आवडत पण त्या फीज बघून जणार तर शांत आहे. मला म्हणजे पार्लरच ते फेशियल तरर नाही आवडत पण मला नुसतं मेकअपच भरपर परसून शी ब ऐंशी हजार कोण एक लाख म्हणयच शिकायचं आहे. तर मगी जर आपल्या आता. व आहे म्हणून पण एवढे पैसे लगेच कुठे आणणार?
हो, तेच बरोबर आहे. हां हां हां
तेव्हा तर मग मी अजून ते मला पार्लर राहील.
मगं असे असे ज्वेलरीचे अ पैसे कसे ठरव ता तुम्ही किंवा आरीवर्क र्च पैसे कसे ठरवता.
डिझाईन वर असते. आता दोन पाण्याची आपल्याला किंवा हे करायच असेल तर डिझाईन तर कमी पैसे पाचशे-सहाशे असं करायचं. हातांचं पण नॉर्मल असते आणि पूर्ण भरलेला असतो ना. तशी मग रेट वाढत जातो. कारण त्यांना एक ब्लाऊज ला तीन चार दिवस कंटिन्यू बसू ना तेव्हा ते एक ब्लाऊज होते.
हो हो हो बरोबर,
असं आहे ना, आणि वेळ आहे ना त्याला भरपूर लागत आरीवर्कला.
आणि लोक पैसे द्यायला हे करतात ना आपली मेहनत असते म्हणजे,
आता तर आहे ना. आरी वर्क च हे सगळं डाऊन झालंय. कारण, हल्ली काय होत. भरपूर मशीन निघाल्यात मग ते स्वस्त मध्ये ब्लाउज कस विकत भेटतात. रेडीमेट कसं मेशो वर भेटतात. मग आता आरीवर्कला कोणच नाही काय विचारत.
हा नाही. पण असं मेशो हा मेशो वर आस त. तो पण असं ते आरीवर्क असं डायरेक्ट ब्लाऊजवर केलेलं असतं म्हणजे कपड्यावर तर मग तो कपडा एवढा खास नसतो असा हां तेच,
व्यक्तीला कळत नाही ना. काय आरीवर्क मध्ये पण किती क्वालिटी आहेत ते असं होतय. आता मी माझ्या बहिणीच्या लग्नात जेव्हा माझी ब्लाऊज केली ना तर त्याच ब्लाउज मी दुसरीकडे विचारल ह्या डिझाईन मध्ये किती पैसे घ्याल? तर तिने सांगितले मला तीन हजार रुपये मी तो ब्लाऊज सहा सात दिवसात मी तो माझा ब्लाऊज केला. मी माझ्या बहिणीच्या लग्नात घातलेलं. पूर्ण भरलेला पाठीमागचा गला पूर्ण साडे तीन मला तीन साडेतीन हजार बोल पाहिजे. हो, काय बोलले मी कमी हो स्वतः मी स्वतः
हां हां हां ऑनलाइन हां,
पण मी आईकडे असे आहे ना.
ऑनलाईन ऑर्डर घेता. हा मग असं इन्स्टा हा इंस्टा ग्राम किंवा व्हॉट्सअप वगैरे
इंस्टाला माझ एक हा लहान आहे माझ एक तर आता येतात ऑर्डर पण आपण रेट सांगितले ना घरी महाग मला करते.
हा महागं हा बरोबर तेच तर आणि असं ऑनलाईन कसं पण म्हणजे, ते कापड असलं तरी घेतात. मग नंतर त्यांचं नुकसान होतो ना.
नुकसान होतो. तेच ना हम आणि मेहंदी आवडते काढायला पण, मेहंदी मध्ये पण हे नाही. चालेल चला बाय. हा हा
चालेल. चला बाय,
चला बाय बाय
मी मी कॉल मी कॉल करते तुम्हाला रिसीव करा हां चालेल,
ह
हां बाय हा,
हां सर